हा बोला की काय करताय?
काय नाइ बसले बघा निवांत.
होय कुठून बोलताय?
इचरकरंजी.
इथूनच हाय व्हय.
हा तुम्ही?
हा मी पण इचलकरंजी मधूनच बोलते.
व्हय.
आवरलं.
आवरलं बघा आता चहा प्यायचा.
हा.
तुमचा झाला चहा?
नाइ बघा अजून आता करायचं.
व्हय.
काय चाललंय म?
काय बसले बघा आता आवरायचं जेवणाला घालायच आमच्यात नाईट असते ना.
आमच्यात पण नाईटचाय आज.
व्हय. लहान मुलगीय तेच्यामुळं आवरत नाइ ना लवकर तेच्यामुळ लवकर जेवणाला वगैरे घालते.
ओ ओ लवकरच घातलेलं बरं पडतंय. बर इथं लाईटी जात नाइत म्हणून भारीयाय आपलं.
होय व्हय.
गावाला गेलं की लाइट गेली वैतागच येतो.
आणि काय म?
काय निवांत.
हा आ. बोला की.
संध्याकाळी काय करणार म जेवणाला?
जेवणाला गं बघायचं अजून काय नियोजन नाही घेवड्याच्या शेंगा वग निवडायचाय. अजून तयारी करायची हाय होय. आता करायचं की.
निवडत निवडत बोलायचं काय?
व्हय.
म ते भारीय निवडत निवडत
व्हय व्हय काय करायचं मुलगीच्या हेजान होत नाइ ओ. होय झोपल्यात नाईट असते झोपल्यात पाहुणे आलते जरा आता मम्मी पप्पा वगरे आलेले म बोलत बसले होते तोपर्यंत कॉल आला.
हा हा तेच म्हंटलं करून बघावं
हा हा
काय होतय ते कम्प्लीट करायचं
होय होय
मग आच्यात पण नाईट आहे मग कसं घरात न बोललं की जागा होत आमच्यात जरा सुई पडली की जागा होत लगेच
होय
ल आमच्याती असते कु दत्तनगर
हो आहे दत्तनगर मध्ये
तुमही
मी कबनूरमध्येध्ये तिरंगा कॉलनी
तिरंगा कोल्लीित आहेम दवळक मंगळवारी आहे
इ तर असं
होय
आमच आता कमरर हायसकेलर आम्ही चौघच दोन मुलं आहेत एक मुलगी एक मुलगा मी हा मोठी आहे मुलगीच ग्रॅज्युएशन झालंय मुलगी दहावी झाली अकरावी ला गेलाय ते मत मोठे येत सगळ्यांना मोठ म्हणून किती आनंद होतोय पण लहानाची मोठी झाली ते एकदम मोठी नाहीच झाली
होय माझी तर मुलगी केव्हा मोठी होते असं झालंय मला तरी
ी झाली की नाही मग म्हणाल लहान होती खूप छान होत माझं
हा
एकच एक आहे
हो एकच आहे मुलगी दीड वर्षाची आहे
ह मग अजून झाणे आता बहुतेक उद्याच आहे ना पोलिओचा काहीत डोस
होय उद्याच आहे की उद्या जायचं की उद्यायला येऊन कालच
हो येतत नाही तरर त्याने हो दंगा करतत त्या आणि नाहीतर
होय आता परवास दीड वर्षाचा डोस झालाय आता आणि पोलिओ
अरे इंजेक्शन असते ना दीड वर्षाला
अ ना दीड वर्ष अस क दोनन का उद्या काय ते पोलिओ वगैरे बसतात तेवढं
कावीळीच काहीतरी डोस देत ना आता आमच्या मुलाच्या वेळेस कावीळ हेपटायटिस बी दोन देत दिलेली डोस
हा दोन वढे ह्याचे पण मुलगीचे हा पायात एक हातात एक
ते ट्रिपलचं आणि ते कावेळीचं पण नवीन त्यांनी आता काही काय चालू करतील ते
होय
मस्ती इंजेक्शनच खूपसा
होय होय काय लई खरं दमवते बा लहान मुलांना
काय करायचं मी्र एकदाच मुलीला फक्त हता आरोग्य ह्याच्यात आयजप मध्ये घेऊन गेलेले परतचा सारा तालुक्याला तिकडच जायचं
हा
एकच ट्रिपलच हिथं दिल तर ती एवढी तिनं दंगा घातला आठ दिवस दमवलं
हा
आणि हिथं कोणच नाही म्हटल्यावर काय करायचं गप्प तिकडे गेले चार दिवस राहिले आणि मग आले निघून
हां हां
आणि काय चाललंय
काय नाही बघ आता आवरायचं की थोड्या वेळानं आणि
तेच मगशी पाऊस यायला लागलेला
होय? नाही ओ इकडे नाही आला.
मी एकीला तीनला कॉल करणार होते, तर ते पावसाचं टिपक आलं म्हटलं आता हाय ह्य रात्री लगेच
हां हां.
खाली कस मग सगळा आवाज घरात जातो. ह्यांनी जाग होतात आणि म्हणून मग बोलाय पण येत नाही.
होय होय.
आणि ते संध्याकाळनच म्हटलं आता फो कॉल करायचे. कोण असेल तर आता बोलायचं, नाही तर आता स्वयंपाकायलाच लागणार आहे मी पण.
हां हां. मी पण आता कॉलवरच बोलत बसले होते. तोपर्यंत पाहुणे आले.
अ
त्याच्यामुळे त्यांच्यासोबत मग बोलत बसले कॉल अटेंड केला नाही मग. मग तुमचा मेसेज आला. हा मम्मी पप्पा आलेले. हो इथंच कबनूरमध्ये घराच्या पाठीमाग जवळच आहेत इथेच. घरापासून जवळ एक पाच दहा मिनटच्या अंतर रावराय
मग भारी आहे की.
जवळ असलेला किती फायदा असतोय?
काय फायदा? खरं मी जात नाही ना तिकडं. लव मॅरेज आहे ओ त्याच्यामुळ जात नाही.
अरे बाप रे! मग आई बाबा येत्यात ना.
हा मम्मी पप्पा येतात. हां, होय.
मग तिकडे आईकड कोण चुलते वगैरे आहेत काय तिथं?
तिकडं नाही. दादा तेवढाच आहे, दादा तेवढाच आहे. म त्यो बोलत नाही ना. त्याच्यामूळ मग जाणं येणं होतच नाही.
मग त्याचं लग्न झालंय का नाही? बोलत नाही, बोलतय बोलतय नंतर.
नंतर बोलतात. लग्न झाल्यावर आपणच बोलतात.
आता तरी दीड वर्षाची मुलगी आहे, म्हणजे बोलाय पाहिजे होता अजून.
हा झालं की आता आठ वर्ष, आठव वर्ष सुरु आहे लग्नाला. हा तरी अजून नाही. नाही नव्ह.
अरे देवा!
माझा मोठा भाऊ आहे बघा. एक दिवस
म्हणजे तुमचं पण लव मॅरेजच आहे की काय?
अरेंज मॅरेज आहे. हा. माझ्या लग्नाला आता बावीस वर्ष झाली. लव्ह मॅरेज त्या काळाला घेतला असत काय घरातले?
पूर्वी कोण एवढं हे होतं? क्वचित शंभरात एखादी मुलगी जायची. त्यात जर ती गेली. तिच्या बरोबर कोण मैत्रीण आहे अरे बाप रे! एवढं हे असायचं. सगळे असे काटेकोर लक्षच ठेवून असायचे.
हां.
पण बरेच जण करतात त्यामुळं एवढं काही हे नाही.
होय.
हो आहेच चांगलंय म्हटल्यावर. मग तुम्ही काय करता?
मी घरीच घरीच असते. कुठे जात नही काय नही. हाय की, घरातलच आवरायचं बस. हं ह लहान मुलगी आहे त्याज्यामुळे काय करायला मिळत नाही.
हो बघायला मग हे होतय ना तिला पण
होय. त्याच्यामुळेच पहिला म्हणजे जात होते गारमेला वगैरे जात होते. पण प्रेग्नेंट झाल्यावर मग जायचं बंदच झालं.
हो मशीन वर वगैरे कुठे हे करायचं.
होय. म ही आता शाळेला गेल्याशिवाय काही नाही. घरातून बाहेर प पडतायेत नाही बास बाबा एकच बाास. एकच बास हं ह.
दोघं पहिलं.
नकोवा.
दिवसाचा फरक आहे. सासूबाई काय पण हू देत ग एक हो देत अशी करायची ती आणि बरोबर हा राहिला दोन महिने झालेले होते आणि ती सासूला अटॅक आला.
हो.
तिज्या नशिबातच नव्हतं म्हटलं बघायचं.
म त्यांची काय हे झालं काय ते
हम्म ते अटॅकमध्ये दहा अकरा नाही चौदा पंधरा वर्ष झाली मुलगाच आता पंधरा वर्षाचा झाला की हं ह ह.
होय होय हं ह ह.
हा दहावी झाली त्याजी त्यामुळं.
हां.
मी पण तेच भाजी निवडून ठेवली म्हटलं आता आवरायच. संध्याकाळच्या जेवणाच आज आंबाड्याच्या करायची त्यांनी खायल. आंबाड्याची
हा.
काय तिला उकडून घ्यायची आणि जरा धुती आणि जास्त ती तिकड घालते आमच्यात जास्त तिखट चालत कांदा वगैरे भरपूर घालून करते डाळ घालती.
हा.
काय आता भाजीला कुठं काय बाजारात भाजीलाच काय नाहीये.
होय काय वांगी भेंडी हेच सगळं हाय त्यान नको वाटतय.
काय रोज वांगी तर खायची.
नाहीतर काय अहं ह होय. आमच्यात तर एवढं कोडं पड. ते भाज्या करायचं म्हटलं की एक एखाद माणूस येस. हे खातय तर ते नाही ते खातय तर हे नाही असं होतं.
दोघाला दोन दोन किती करायचं देव वगैरे आहेत तुमचे हो.
नाही आम्ही तिघच राहतोय सोडा मी माझे मिस्टर आणि मुलगी तिघच राहतोय सासू आणि दिर हायत. ते फा वेगळं राहत्यात.
वेगळ राहत्यात होय.
होय म आम्ही तिघच राहतोय म ते जेवण करायचं म्हटलं की हो भाड्याचंच आहे.
हम् हम्म.
म ते जेवण करायचं म्हणलं की सगळं अवघड होतंय दोन दोन भाज्या करायच्या सपाय तरी पाहिजेत की त्या भाज्या. एक माणूस अस खाऊन खाऊन किती खाणाराय.
तेच नडतय.
हां.
टाकून पण देऊ शकत नाही
होय.
खाल्लाच पाहिजेल, किती संपवायचं सकाळी केलं तर संध्याकाळी ते जबरदस्तीने, काल आमच्यात तेच झालं मसुरा केलेला शिल्लक रहाला, जबरदस्तीने खायला लागला रात्री. आणि पालेभाजी केली, म्हंटल्यानंतर त्या आमटीला कोण बघताय मसुराला न हेला. तरी पण खावा म्हटलं बाबानो, फेकून द्यायला लाग तय तेवढ मग, आमच्या त्यांना टाकलेल आवडत नाही अजिबात.
हा
टाकायच नाही, खायला किती पण लागू दे. काय पण खावा करून पण, टाकून देऊ नका तेवढे असते.
पहिलाच असं मोजकच जेवण करतोय बघा, काय कशाला करायचं आणि टाकून द्यायचं?
हो, नाही दोघच आहे म्हंटल्यावर कशाला करायचं? आमच्यात पण कसं एकदा खाल्लं की, मुलं पण खात नाहीत. त्यामुळे जादा करून, एक ते कुत्रं पाळलंय पोरग्यानं आणि त्यामुळं मग कराय लाग त ते चपाती त्याला एक्स्ट्रा, नाहीतर नाही करत जादा. हो ते पण पाळलंय की, काय करायचं मुलग्याचं हौस होती, काय मागत नाही तो कधी हम्म, त्यो कधी काही मागत नाही आणि दहावीला होता, त्यावेळेस मागितलं म्हटले ह्यांनी म्हट ले जाऊदे कधीच मागत नाही काय, अहो तुमचं होतंय पण बाकीचं डीस् करायला लागतंय की ते. ते बारीक बाळ सांभाळल्यागत झालं, छोटं पिल्लू होतं तर रात्रीत न उठून त्याला दूध गरम करून द्या, रात्रीचं लागलंय बाहेर न्या.
होय होय.
आणि गेलं की घावलं नाही की, आणि त्याला शोधत बसायला लागत इथे. अवघड होतंय.
हां. चालतंय, हां हां, ठेऊ काय?
हां.